अस म्हणत्या साहेब लोक कंटाळले आपल्याला आता
हा हाव का?
काम काम करू करू जावा साहेब लोकांचे नाइ जे कट रात नाही ते त्यांची काम असली की मंग त्यांची फक्त
ते म्हणतील का तीनदा कोनाला हे आपल्याला तीनदा तीनदा ताई हे करा ताई ते करा
तीनदा तीनदा लई येत व्हतं फोन पण म्या बी तवा एकदा त्यांच उचलल नाही मी सोलत व्हते हरबर आणि हीच मॅडम नवीन होती ग्रामसेवक मॅडम गवळ्याच्या हरबऱ्यासंग उभ राहिली आणि मला काय म्हणली आ व्हायचं आक्रमक कुणाला म्हणलं मॅडम कुंड ये म्हणलं बाहेर येल म्हणलं त म्हणून अर्जंट माहिती लागत होती म्हनल अर्जंट माहिती भेटणार दोनवेळच सध्या बाहिरइल म्हणल
हं
मल असच करालत त्यानं ला बी आपली बी फोन घेत नाइत त्या कधी कधी काम पडतात अर्जंत आता एवढा फोन लावला त लावलंय उचला पाहिजेनं एखांदा फोन हे ब कोणाला तर काम असण कोण तरी व्य तीच असनं ती
आता मी बाय मी आधी कणी माया फोन वरून लावला बर का? ग्रामसेवक मॅडमला नन तर पुन्हा तोया बाया चप फोनहुन लावला त्यानला ग्रा ग्रामसेवक मॅडमला त तेंचा फोन बीन उ च्या फोनहुन डाईल करून पाहिला तीन फोनहुनं डाईल झाला तरी तिनं एका बी फोनवरून ऊ
बरं माझा नंबर सेव असताना चालला नाही मै तर माजा च ते माज अंगणवाडी सेवि अंगणवाडी मॅडम म्हणून
मॅम आधी हीच्याच फोनवून लावाया सांगा उचलीन तर बरं होईन.
तो बी नाही उचला त्यानं. तेचं ना
अर्जंट काम येत्यात्या हा ना.
त्याला आपल्याला गरज असली का मग कोण नाही उचलीत हं सगळं हे होतं
हा ते र ती बोलल्यावर फोन लावल म्हटलं आधी मी फोन लावा म्हटलं म्हणे सांगतो लावतो
हा त्यांचं बी घेत नाही ती
ते म्हणे ते सर केले मॅडम ती तेवढं देणार नाही म्हणे?
हा..
फोनच
तेच ना मग काय
जीव खतरून गेला माझा त्या फॉर्मवर सह्या लागू राहिल्या त्याच्यासाठी चालली ती
थांबा मी लगेच लावती पुन्हा कॉल.
हा